हॅलो
हॅलो
हा येतोय मज
हो हो
झाली सकाळची कामं
हो सकाळची कामं झाली.
लवकरच फ्री
हो यावेेळेपर्यंत होऊन जातात सकाळी
हो ना हा हा हा हा हा. नाश्ता स्वयंपाक सगळच झालं.
हम
हम्
तुमचं
हो हो माझं पण अर्धी कामं झालीत अर्धी आहे.
हा हा हा हा.
कपडे भांडी आहेत बाकी झाले.
हो थोडस रिलॅक्स व्हावं लागते ना.
हो हो हो हो म्हणणच म्हटलं तेच. आता बघू कोण आहे का कॉल वर काल दिवस... भेटलाच नाही वेळ कॉल कराला मी आ थिंग मेसेज टाकला होता तुला..... तुम्ही रिप्लाय नाही दिला वाट...
हा नाही म फोन फोनच चालू होते मग त्याच्यामध्ये ते..... थोडं मिस झालं मग टायमिंग थोडं असं झालं ना... संध्याकाळ झाली मग संध्याकाळची घाई राहते...
झाले का टास्क कंप्लीट का बाकीत आहेत...
दोनच राहिले...
दोनच राहिले का कि तीस बरोबर गेलं तीस ला तुझ.....
आहो....
कुणा कुणाचे अर्धवट झाले असं बोलतात म्हणजे वीसलाच...... टाइम मिनि संपले असं.....
मला तर तो मेसेज किती वेळा आला तीन चार वेळा आला पण मी त्याच्याकडे लक्षच नाही दिलं..... मला नव्हत माहित हा.......
हा हा ह ह ह ह मग कंटिन्यू करत राहिली का तू....
हो कंटिन्यू करत राहिेले मी.......
हा हा हा हा.......
आता दोनच राहिले आता म्हणजे तुला एक केला ना आ आता एकच.......
हो ना बरं झालं फ्री झालं..... माझे पण आज एक दोन घे या कॉल आपण त्या दिवशी पहिल्या दिवशी दोन केले का एक केला....
दोन केले ना.......
पहिल्या दिवशी दोन झाले हा दोन झाले हा तीन माझे आणखी दोन घे म्हणजे माझे की...... ते आय थिंक माझे हा विसावा कॉल असेल तुला केलेला...... फर्स तुलाच केला होता हा........
हो मलाच केला होत पहिल्यांदाच........
टास्क सुरू झाल तेव्हा.......
हम्म....
हा चल काय बोलायचं बाकी पाऊस.....
पाऊस आला ना खूप पाऊस आला दिवसभर चांगला हुत आपलं.... हा आणि मग रात्री चांगला पाऊस आला....
हो का.
हम्.
हम्म आमच्याकडे पण काल कंटिन्यू दिवसभर पाऊस होता रात्री पण होता आजून पण आहे.... पण बारीक बारीक आहे.
नाही आता आभाळ आहे भरलेलं चांगलं....
हा हा हा हो तर गरजच आहे पावसाची....
ह ते गरज आहेच ना..... शेतकरी तर अगदी खूपच वाट बघत आहेत...
हो ऑलरेडी वेळ झालाय ना पावसाला पेरणी वगैरे करून.... मध्यंतरी आठ दिवस खूपच ऊन पडलं त्याच्यामुळे मग ते छोटी छोटी.... को लगेच कोमधून जातात ना माल...
हो रोप कोमेजून जातात मग दुबार पेरण्याची वेळेत....
वेळ येते हो...
हम्म नुकसान होते ना शेतकऱ्यांचं.....
परत तेच ना बी बिया आणि महागात पण किती एवढे परत मातीत टाकायचे आणि ते... खूप कठीण होऊन जातं सगळं...
कष्ट ही वाया जातात आणि पैसे ही वाया जातात....
हो हो हो हो कष्टाच तर काही शेतकऱ्यांच्या विचारच नको ते कुणी ग्राह्यच धरत.... नाही त्या कष्टांना काही हेच नाही....
त्याच्या त्याच्याशिवाय हु... नाही शकत ना, किती कष्ट करतात ते ऊन असून.
पण ते वर्किंग असतात सांग जे नोकऱ्या करतात ते तासावर ड्युट्या करतात. शेतकऱ्यांचे सांग अस चोवीस तास तो तेच करतो त्याला काय व्हॅल्यूच नसल्यासारखं होत.
नाही ना, नाही नाही.
आणि हे बघ तर त्याला गव्हाची वगैरे पेरणी करायची असती. तेव्हा दिवसभर लाईट नाही देत. लोकं रात्री लाईट देतात. बघ
किती हाल होतात त्याची आणि मग ते लोकच थंडीत कुडकडून घरात झोपलेले असत्यात आणि याला शेतावर जाऊन ते पाणी घ्यायला लागतं. नोव्हेंबर, डिसेंबरच्या थंडीत.
थंडित हो बरोबर हाय. किती थंडी असते तेव्हा बापरे!
मगं. जिथे कॉर्पोरेट एरिया असतो. तिथे चोवीस तास लाईट देतात. तुम्ही तर मग शेतकऱ्यांना तासाचच बंधन असतं फक्त आठ तास, सहा तास एवढीच भेटती तेवढ्यातच त्याने ते करायचं.
हाव का!
हो. ते पण कठीणच असतं. ना किती
बरोबर हाय
हो..
कठीण तर आहेच आणि निसर्गही साथ नाही देत. कधी खूप पाऊस.
खूप पाऊस कधी अगदी जेव्ह पिकाला पाहिजे असतो तेव्हा येत नाही. आणि पीक काढायला येत तेव्हा पाऊस येतो.
हा खळ्यामध्ये सगळं ते ढीग लागली. धान्याचे कि मग
मग पाऊस येतो. मग किती हाल होतात परत त्यांचे हो.
हम्म
शेतकऱ्याचा प्रश्न तसा बिकट आहे कष्ट खूप हायत रिटर्न खूप कमी हाय त्या लोकांना.
हम्म
तसं पाहिलं तर त्यांचीच गरज हेय सगळ्या गोष्टीत मत हो त्यांनाच हवंय. बाकी इतर गोष्टी
मग काय तर, त्यांच्या शिवाय जगूच नाही शकत. ना आपण म्हणजे. दैनंदिन जे काही लागत आपल्याला जपण्यासाठी ते सगळं. त्यांच्याकडूनच घ्यावं लागते. ना त्यांनी कष्ट केले तरच. ते पिकेल.
पिकेल तरच खाऊ शकतो. आपण
हम्म
ते कोण विचारच नाही करत.
नाही ना, कोणीच नाही विचार करत.
ह मगं सगळ्यात महत्त्व त्या लोकांना दिले पाहिजे. मी तर म्हणेन माझे मतं मताप्रमाणे.
हा बरोबर हाय.
त्याच्या ज्या कष्टाचे आणि ती सगळ्यांनी जाणीव ठेवली. पाहिजे. एक नंबर बाकीच्या सगळ्या गोष्टीला तुम्ही ने सेकंड टाईम हे करा पण फर्स्ट टाईम त्यालाच प्रायोरिटी दिली पाहिजे.
अस ते सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या पण म्हणजे. प्राधान्य शेतकऱ्याला असायला पाहिजे. तस ही आपला देश कृषीप्रधान देश आहे.
हो हो. हो. हो आणि त्यालाच ते नाहीय
तो सगळ्यात मागे राहिला शेतकरी.
हो. ते आहे. चल बाकी काय आज काय म्हणवलंस
आज. भाजी पोळी.
हो, का?
डबा द्यावा लागतो ना. मग भाजी- पोळी बनवावीच लागते, मला.
हा, हा, हा, हा. तेचसा मी पण आज, भेंडीची भाजी आणि चपाती बनवली. माझे पण असतात डबे. सकाळ नाश्टा असतो. नाश्ता खाऊन जातात. डबे घेऊन जातात.
हो. आमच इथे पण तसंचय.
हा, मग दुपारी एकटीसाठी, काय नाही बनवायचं. आहे तेच खायचं.
हो. ते तर आहेच. मी तर, तेंव्हाच स्वयंपाक करून घेते. आमच्यासाठी पण तेंव्हाच स्वयंपाक करुन.
माझं पण तेच होतं. तेंव्हाच करून घ्यायचं. परत मग कुठे? दुपारी परत करत बसणार, एकटीसाठी.
परत वेळ जातो ना. आपण इकडे, कुठलाच वेळ नाही देऊ शकत. त्यातच गुंतून राहतो.
गुंतून राहतो. मग एकदाच करून, सगळं किचन साफ केलं का. पाच वाजेपर्यंत ते सगळे घरात येईपर्यंत, तिकडं जायचंच नाही.
काम नाही. एकदम चार वाजता जायचं, चहा करायचा.
च्या कामांना तरी, वेळ देता येतो.
हं.
नाही तर, दिवसभर तीच कामं. काही काहीचं काय असतं, सकाळचं वेगळं, दुपारचं वेगळं. संध्याकाळच वेगळं. म्हणजे त्या बायकांना, चोवीस तास तिचं काम करावी लागतात.
नाही न. मग आपण इकडे, काहीच वेळ नाही देऊ शकत.
मग, ज्या आपल्या बाकीच्या गोष्टीत त्या, नाही करू शिक शक
नाही. त्या नाही करू शकत.
हो.
मी भाजी- पोळी केली. डबा दिला. आता मग नंतर भांडे, कपडे वगैरे केलं.
हो, हो, हो, हो. लवकर झालं तरी पण. लवकर उठतेस का?
ह. हो. लवकर उठतो आम्ही. पाच वाजता वैगेरे.
हा, छोट्या मुलांची शाळा लवकर असती. मग लवकर उठावं लागतं. मुलं मोठी झाली जरा कॉलेज वैगेरे मग लेट असतात. थोडंसं लेट चालत. नाहीतर हल्ली, अस होत मोठ्या आणि छोटे उठायला त्रास देतात. त्यांची शाळा लवकर असते.
सकाळी असते. हो, उलट पाहिजे ना. मग.
मोठ्यांचं लवकर पाहिजे.
हो. छोट्यांना थोडा वेळनी गेलं तरी चालते.
चालतं. पण इथं उलटय. कॉलेज लेटयत
ह, झोप नाही होत, मुलांची उलट.
हो, मग काय. अजिबात नाही. अगदी झोप पेतन उठून बाथरूम मध्येे नेऊन, मम्म्यांना ब्रश वगैरे कराव लागतय.
नाही न. हम्म.
मग, आपल्यालाही वाईट वाट तर एवढा सुंदर झोपलंय बाळ. आणि त्याला जा, बाथरूम मध्ये घेऊन, आंघोळ घाला. तसच दप्तर आणि जाता - जाताना तो, याच्यामध्ये पण झोप
बसमध्ये. हो. हम्, बरोबरय. सुस्ती जात नाही पोरांची.
हम्म.
मग वाटलं, शाळेत गेली की, फ्री होतात.
हो, हो. मुलं, हा मुलं वगैरे दिसली का, मग थोडस म होतात.
हम्म. फ्रेश होऊन जात
हम्म. खेळणं वगैरे सुरु झालं का, मग होऊन जातात.
हम्म.
हो.
ह.
आपल्याला हे कार्याचे पैसे लगेच दिसतात का पेमेंट ग?
माहिती आता पण बघू ना आता.
नाही म्हणजे असं कोण-कोण बोललं का लगेच दिसतं, तुम्हांला नाही दिसत का? तर मी तर बँक तेच म्हटलं मी भरलेच नाही, त्याच्या मला काय सांगता नाही येणार.
हो मलाही नाय सांगता येणार.
हा, हा तू फर्स्ट टाइम करतेस का?
हम्म हम्.
बरोबर, बरोबर बँक डिटेल्स भरलेस का पण तू?
नाही ना.
म ते पेमेंटच्या इथ तिथे बँक डिटेल्स
बर - बरं.
हा. नाही, कोण-कोण मला बोललं लगेच करून टाकायचं.
हो का.
हा. मामी मला काल एक. काय बोलल्या मी पहिला का दुसरा कॉल केला त्याच्यात लगेच करून टाकलं. मग लगेच भरून टाकायचे आपल्या बँकचं डिटेल
हो का, काय काय सांगवलं.
तिथे काय नाही येत आपला स्वतःच नाव येतं. अकॉउंट नंबर येतो आणि आय एफ सी कोड.
अच्छा.
हा आणि खाते स्वतःच आहे का? म्हणजे कसं हे ते ऑप्शन आहे सगळं मराठी मधूनच हे.
हम् हम.
हा, मग कळतं लगेच ते
बर.
काय प्रॉब्लेम नाही होत.
बर - बरं.
मला पण एका ताईंनी सांगितलं ते स्वाती ताई म्हणून हे त्यांनी सांगितलं मला पण नव्हतं माहित.
हम्म हम्म हम्म, करून टाकावं लागेल मग
हो-हो-हो-हो, ते करून घ्या आता झाले ना तुझे तर दोनच कॉल राहिले ना बोलतीस.
आता एकस.
एकच हा ते करून घे तेवढं.
बर-बरं.
हो-हो-हो-हो, चालेल - चालेल चल ठेऊ मग
हो-हो.
हा मी करते मग तुला कॉल लगेच, आहे ना वेळ? हा करते लगेच ये मग कार्यावर तु हं. ओके बाय.
बाय.
दादा! आंघोळीला घे ना पाणी.